हा आवाज येते ना मॅडम.
हो हो येतो येतय नमस्कार. हो आवरले आवरले आता चहा पाणी वगैरे झालं.
झाला माझं पण झालं थोडस आवरून घेतलं म्हटलं तर थोडे कॉल करू भेटू थोडस. फोनवर बोल्यावर पण तेवढंच बरं वाटत. हा ह चलेल आपण न आता लग्न पद्धतीवर बोलूया. म्हणजे ज चांगलं की लव्ह मॅरेज चांग तर त्याच्यावर काही तुमचे विचार सांगा माझे विचार सांगा. अ माझे मी पहिल्यांदा बोलते माझे विचार बोलाल तर ऍक्च्युली माझं तसं झालेलं आहे लव्ह मॅरेज बोलाल तर पण मला मला असं वाटत. की जी ठरून केलेली लग्न असतात म्हणजे अरेंज मॅरेज
हा हा
चांगली
हा हा
इनऑडिबल अरेंज मॅरेज मध्ये बघा जी काही मोठी माणसं असतात ती बैठक वगैरे बसते घरी आपल्या. आणि मग ति चार माणसं त्यांची येतात चार माणसं ह्यांची असतात आणि बैठकीमधि लग्न ठरवतात असं नाही की ती सगळी लग्न क्सेस होतातच अस पण जर अश्या वेळेला एखादा काही प्रॉब् वा प्रॉब्लेम झाला किवा त्या मुलीला काही त्रास झाला तर मग ती घरी सांगू शक ते की नाही बा आई मला असं त्रास होतोय का बाबा मला असा त्रास होतोय का सासू त्रास देते. ते मला काही काय तिचं काय असेल ते एनथिंग मगं घरची पण मध्यस्थी करतात ना कार्य पुन्हा ती बैठक घेतली जाते बोल म्हणजे आमच्याकडं तरी असं रचर हो त मग त्यांना थोड बाव घरच्या माणसाला पण दबाव येतो नवऱ्याला पण दबाव येतो. कि सुधारतात ती नाही बा असं नाही पण केल पाहिजे ठीके ज्या कोणतरी आहेत हि जी पण लोक पॉवरफुल आहेत थोडस. ते मग त्या चुका सुधारून म्हणजे ते सुधारले जातात तस लव्ह मॅरेज मध्ये काय असत की ठी लोक एतात, सांगतात, किंवा अंऽ सपोर्ट करतात घरची माणसं, तर काही लोकं अजिबात नाही करत, की तुझं तू केलंस तर तुझं तू बघ. वा कधी कधी. आपल्याला पण असं वाटत की जाऊ दे चला आपलं आपण केले आता घरी काय आपण सांगाय च आपण परत प ते प्रकार. दडपण पण येत आणि लाज पण वाटत कमी पण पण वाटत की अरे परत ही लोक ल्याला चिडवतील की तू केलंस आणि बघितलं ते असं झालं. अशामुळे म त्या मुली नाही,, आणि ही,, सुधारतात, त्यांच्या त्या राहतात. म किंवा सोडून जातात, किंवा काही, मग एकदम टोकाचं पाऊलत. तात की त्यांच्या पुढं, म्हणजे त्यांच्या शिक्षण नसतं काहींकडे जास्त, किंवा जरी असऽ तरी त्यांच्या मानसिक दृष्ट्या तेऽ मग त्या एकदम टोकाच पाऊल उचलतात,, की दुसर काय नाय ऽ व द्यायचा, दुस काय त्यांऽ
हो,,
राहात नै,, तर मी अशी खूप उदाहरण बघितलेली आहेत, म्हणजे नसतो. मग तेच म्हणते, पण त्या मनाने खंबीर राहत नाही तेवढ्या. त्यांना असं वाटतं की आता पण कोणाला सांगाला जायचं. पण हेच जर आईवडलांनी केलेलं असल्यावर काय तर त्याऽ लगेचच म्हणजे त्यांना माहिती, आम्ही कुठे काय केलं, आई वडलांनी केलं, मग त्या लगेच सांगऽ
हा,
हा,, आणि म्हणजे तो त्यांना त्रास असतो तो,, म्हणजे असं नाहीये कीऽ अस ठरवून ठेवलेले लग्न सगळे सक्सेस होतात. किंवा लवमॅरेज सगळी अनसक्सेस होतात,, असं नाही आहे. पण,, डिप मोस्टली जर आपण बघायला गेलं. तर जे ठरून करतात ते चांगलं असतं, अस मला तरी वाटतं, कारण ती बऽ त्या मुलाच कॅरेक्टर बघतात,, त्या मुलाच अर्निंग बघतात. म्हणजे चार ठिकाणी चौकशी करूनच मुलगा निवडतात ना. आणि मुली ज्या वेळे स्वतः निवडतात, त्यावेेळे त्यांच्या डोळ्यावर काय असतं, फक्त प्रेमाची धुंदी असते. किंवा त्याचा जो दिखावा असोऽ तो, त्याची जे स्टाईल असते, कोणाला हेअरस्टाईल त्याची आवडते, कोणालाऽ बल्याच आवडत, तर कोणाला त्या आवाज आवडतोऽ तो, कोण डान्सर असला, तर कोणाला त्या डान्स वर फिदा, असतात, म्हणजेऽ एनिवे, काही असतात, वेगवेगळ्याऽ कारण असतात की,, त्या लगेच अट्रॅक्ट होतात, आजकाल म्हणजे कसं,, ठीक आहे, एकऽ लव्ह मॅरेज आपण केलं, वीस वर्षानंतर बावीसला थोडे्या मॅच्युर होनार. पण आजकाल मुली बघाल तर पंधरा सोळा वर्षानंतरऽ प्रेमात पडतात,, म्हणजे त्याला,, कारनेऽ टी व्ही आहे, काय सोशल मीडिया आहे, किंवा काही, काही आहे, मोबाईल आहे,
हो,,
मुळ तर लगेचच मुली असतात, त्या लगेच प्रेमात पडतात, आणि त्यांऽ ते बाकीच त्याच बॅकग्राउंड काय ते त्यांना दिऽ दिसतं नाही, फक्त तो दिसतो, आणि माहीत चं नसत. आणि मग जेव्हा त्याऽ होतात, किंवा दोन तीन वर्ष संसार, त्या वेळी त्यांना कळत, की आपली काहीतरी चुकी झालेली आहे. कि हे असं नव्हतं, की हाचं वेगळं रूप आहे, का आणिऽ टाखून पण देतात, नाही कि दोघं, राहून पण देतात, की जरी गरीबी असली, काय असली. तरी सुखाने राहतात,, असं. अ दोन्ही टाईप आहेत, तर माझ्या मते तर, मला तर वाटत कीऽ अ, नाही, आपण ठरवून ठेवलेल्या लग्न पद्धती जी आहे,, पहिल्यापासूनऽ चांगली होती तुम्हाला काय वाटतं
हा मी सांगते अ तस तर अम् म्हणजे घरीून ठरून केलेली लग्न तर सगळीच अशी यशस्वी होतात, असं पण नाही.
नाहीेय,, हा,, ते पण आहे,, ह,
आणिऽ जे,, असं निभावणारे आहेत, त्यांचं लव्ह मॅरेज पण सक्सेस होतं,, अशी खूप उदाहरणं पण आपण बघतोऽ तोयऽ
हा तेच म्हणते की ते हा
हा आणि आता कालचंच उदाहरण ह् हा हा आता कालचं
हॅलो आवाज ब्रेक होते तुमचा
घरच्यांनी दोघांच्या पण लग्न जमवलं होतं ना
हा
आणि म्हणजे एक त्यांनी सगळी बैठक वगैरे करूनच जमावलं ना. आता ते सोशल मीडयावर बघ ना ते कुठलं तरी एक प्रकरण तस म्हणजे स सगळेच
हा हा ते पुण्याला ते झाले ते.
हां हां
ह् ते ऍक्च्युली आता मी ते टोटल बघितलं नाही कारण अशा घटना खूप घडत असतात आणि जर बघि नाही मला पण दोन मुली आहेत आणि मग ते डोकं सुन्न होऊन जातं हे अरे आपल्या मुलांच फ्युचर काय आहे हे सगळं बघितलं तर? तरी मी ती न्यूज बघितली पण माझ्या मते त्या काय त्या मुलीच त्यांनी मत विचारत नाही घेतलं असे मी ते काही न्यूज बघितल्या किंवा त्याचे काही व्हिडिओज बघितले तर त्याच्यावरून मला असं कळलं की त्या घरच्यांनी त्या मुलीच मत विचारत नाही घेतलं ऍक्च्युली तिला ते पसंत नव्हत तर त्या ते नाही ठरवाला पाहिजे होत हा. आणि मग आता त्याच्यानी बघा किती ज आता ती मुलगी पण वीस वर्षाची वीस वर्षाची मुलगी म्हणजे. अ तिला पण किती अक्कल असणार?
हो हो तिन मुलाला हम्म मुलाला तरी सांगायला पाहिजे होतं. कि मला नाही बाबा असं करायचं म्हणजे त्याच किती हे केलं ना तिन.
हा म्हणजे त्या किंवा तिला एक पर्याय होत कि तिने त्या मुलाला विश्वासात घेऊन जर सांगितलं असत की तू नाही बोल म्हणून.
हो ना
पण आता बऱ्याचशा आता कस पिक्चर इकडे तिकडे बघतो आणि मुली तेवढ्या धाडची असतात. कि माझ्या घरच्यांना तू सांगू नको पण तू नकार दे हे ती सांगू शकत होती. तर समवन त्याच्या अजून चौकशी चालू आहे त्याचं नक्की मॅटर काय ते अजून थोड्या दिवसात बाहेर येईल. पण आता त्याच मुलीच नाय असं बरच होतय की काही मुली हा काही घरची मुलींना विश्वासात घेत नाही. कि त्यांच्या मनात नसत तरी पण नाही मग काही वडील मग आत्महत्याची धमकी देखतात किंवा आई बोलणार मी जीव देईन मी असं करीन. पुण्या म्हणजे त्यांना काय असतं एक त्यांच्या अ जातीचा किंवा एक समाजातलं त्यांच जे स्थान असत त्याच त्यांना इगो असतो की आपल्या चार लोकात इज्जत जाईल. काय होईल अस पण त्यांना वाटत असत घरच्याना म त्याच्यामुळे ती लोक फोर्स करतात. आणि मग मुली पण कसं तेवढी धमकी दिली तर तेवढ्या पुुरतं त्यांना ते आई वडिलांचं प्रेम आठवत की नाही आई आई जर आता बोलते तर नको मला म्हणून पण ज्या वेळेला परत तो दिवस निघून जाते दोन दिवसानंतर पुन्हा तो मुलगा भेटला किंवा त्याचा फोन आला तर ती पुन्हा त्याच्याकडे तिचा कल वाढतो नाही अरे मी प्रेम केलं हा. दोन डायलॉग बोला की त त्याच्याकडे जाईल बरोबर आहे ना म्हणजे मी प्रेम केले तर मग मला नाही बाबा मलाच हे करायला पाहिजे. त्याच्याशीच कराला पाहिजे मग अशा वेळेला त्या ह अशा वेळेला मग त्या मुली काहीतरी दोघ मिळुन निर्णय घेतात आणि घटना घडून
हो आणि निभावणारा असेल एखादा तर चांगलं त्यांच म्हणजे संसार पण फुलू शकतो पुढ जर एखादा असं अट्रॅक्शन टाईप जर असेल प्रेम तर नाही ना म्हणजे पुढं त्यांना खूप अडचणी होतात. येतात घरच्यांनी नाही शिप्ट केलं परत दोघांनी राहायच दोघांमध्ये परत अ आ खट एवढ जातच ना घर कसं भागवायच चं कस अगोदर एक ठीक असत मेन असत ते
अ्रॅक्शन असत पण नंतर कसं तडजडते त्या दोघांनी तडजुड
हा ते मेन असत त्याच्यामध्ये हो जर मुलांना नाही तोडजोड केली मी च एकटा का हे करू तुला नाही का लागत खायला म्हणजे असं खूप उदाहरण तसे पण आहेत ना हा त्याच्यामुळ मग आणि असं ठरवून अरेंज मॅरेज केलं तर कसं घरच्या कुटुंबाचा पाठिंबा असतो सुरक्षित राह त म्हणजे काही झालं दोघांच तर आईवडिलांकडे येता येत.
काही लोक मध्यस्थी करतात ना
हा हो ना म्हणजे अट्रॅक्शन आहे की खर चं मनातून प्रेम आहे जशी परिस्थिती आहे तस जुळून जर घेणारी मुलगी पण मुलगी पण लागती जुळून घेणारी अनं तीन जर जुळून घेणारी असली त्याच्या गरीब परिस्थितीमध्ये तर त्यांचं नातं म्हणजे टिकू शकत ना पूर्ण त्यांच आयुष्यभर असं मला तर वाटतं म्हणजे दोन्हीचे म्हणजे अरेंज मॅरेजचे आणि लव्ह मॅरेजचे फायदे जसेे आहेत म्हणजे अनुभव पण तसे वेगवेगळे आहेत ना म्हणजे स्वभावानुस तर ठरत मला तर अस वाटतय. की मुला मुलीच्या स्वभावानुसार हं ठरत आता पत्रिका वगैरे बघ तात बरेच लोक त्यांची बरीस्थिती वगैरे पण तशीच परिस्थिती राहत नाही ना मुलगा जर काही करणारा वगैरे असेल पुढल पुढं चालून असं धडपडतून त्याच्या ह्याच्यातून तर तो पुढं सक्सेस होऊ शकतो ना त्याच्या जीवनामध्ये.
बरोबर आहे चालेल चल तुमचे पण विचार छान आहेत. माझ्या मताला बरेचसे हा बरचसे आपलं म्हणजे एक आपण बोलतो ना सेम जुळते. त्याप्रमाणे ठीकये तुमच्याशी बोलून छान वाट
हो मला पण ताई छान वाटलं तुमच्याशी बोलून धन्यवाद.
ओके थँक्यू धन्यवाद.